हा आहे का रेंज मध्ये आहेत ना, हॅलो येतोय का आवाज?
हो हो माझा येतोय का तुम्हाला?
हो येतोय एकदम स्पष्ट.
हो, काय म्हणता बरे
बरे बरे बरे छान वाटलं तुमचं, माझा पण कॉल आहे तुमच्याशी.
हो मला पण छान वाटलं,
हम् आपण कुठल्या विषया बो कुठल्या विषयावर बोलूया आपण?
हम्म तुम्हाला जाव हो कुंभमेळा हो आता या वर्षी आपल पुढच्या वर्ष आहेच आपण नाशिकमध्ये कुंभमेळा.
हो हा आणि कुंभमेळ्यामुळे बरेचशे ते लोकांना काम वगैरे पण मिळतात कारण काही काही छोटे छोटे म्हणजे असे छोटे छोटे उद्योगवालेचे काम वगैरे करतात ना मग त्याच्यामध्ये लोक येतात बाहेरचे,
हो बाहेरचे लोक असतात त्यामुळे आणि गर्दी पण खूप असते त्यामुळे पण स्थानिक लोकांना तेवढी ऑपॉर्च्युनिटी असते की ते कमवू शकतात काहीतरी त्याच्यातन.
हो हो खूप खूप खूप मागच्या कुंभमेळ्यामध्ये तर आम्ही म्हणजे आंघोळी साठी आलेलो तेव्हा इतका पाऊस आलेला खूप जोराचा पाऊस, अह जेव, खा आंघोळी पण केलोय वरून पण पाऊस येतोय खूप पाऊस जोरात,
हो आणि परवान्यामध्ये कशी हो गर्दी असती ना खूप, आणि सगळं अ हे असतात पोलीस वगैरे बंदोबस्त असतं त्यामुळे परवणी त्या दिवशी तर जाणं शक्यच नव्हते ते.
आणि खूप गर्दी आणि खूप लांबपर्यंत म्हणजे रिक्षा निघ पाय पाई पाई पाई पाई पाई आलो आम्ही ते तेवढ्या पावसामध्ये. म्हणजे तिकडे आंघोळी केले त्याच्यानंतर म पाऊस त्यांच्या पाई पाई पाई पाई आलो पुन्हा इकडेपर्यंत,
हो खूप लांबून लांबून लोक येतात ना हो. साधी लोक असतात सगळे असतात आणि कसं आहं
त्यात चुकामुक झाली म्हणजे आमची चुकामुक झाली ते माझ्या बरोबर जे काही होते. तर ते ते दुसऱ्याच रस्ताने निऊन गेले आम्ही त्यांना मागे शोधतोय-‍- कुठे गेले कुठे गेले आणि ते बाहेर गावचे होते आम्हाला वाटलं की येतील ते आम्हीबी त्यांना शोधतोय तिथे मागे जाऊन शोध इकडे शोध आणि भीती वाटयची एक तर ते बाहेरगावची त्यांना ती नाही
आणि ते आमच्याही पुढे घरी येऊन बसले,
बापरे म्हणजे बरं झालं पण घरी पोहोचली एवढेच आणि कसं हो त्यावेळेस स आणि कुंभमेळ्यामध्ये कसं गाड्या पण नसत‍ त्यात लांब लांब लावाव लागत पार्किंगला पायपाईच फिरावं लागतं जास्त.
तेच ते खूपपर्यंत पुढेपर्यंत पाई पाई आले आणि तिथून रिक्षा आली त्यांच्याकडे पैसे नव्हते त्यांची सगळ पैसे माझ्याकडे होते माझ म्हणजे माझ्याकडे छोटी पर्स होते पाऊच तेच मला दया सरआ करून ठेवलेलं होत ते तर त्यांचे पैसे माझ्याकडे त्यांचा फोनही माझ्या कडे आता काय करायचं घरी ते घरी फोन करायला काही चान्स नाही त्यांना, मग आम्ही आलो म्हटलं बघू बाबा काय काय नाही घरी‍ जाऊ निघून आम्ही घरी गेलो प ते पाहिले तर ते घरी आलेले आणि त्या म्हणतात मी रिक्षा माझी माझ्याकडे पैसे नव्हते मी त्याला सांगितलं घरापर्यंत चल मी तुला पैसे देते तर शेजारी एक माणूस बसलेला तो म्हणे जाऊद्या मावशी मी तुमचे पैसे देऊन देतो.
बरं झालं, म्हणजे हे घरापर्यंत पोहोचले.
अ आम्ही इतकां हसायच आम्ही म्हणत त्या म्हणे मला वाटलं तुम्ही- मामाझ्या पुढे गेलेय का- त्याच्यामुळे मी पण पटपट पटपट तुमच्या पुढे आले त्या आशा मधल्या रस्त्याने ये आले. त्याच्यामुळे
करून म-
पाईप पाई पाईप पाई म्हणजे हा- इकडे मुंबई नाक्यापासून पायी पायी बंद होते सर्व रिक्षा- म ते पायी पयी - पाय पाय पाय पाय पूर्ण मुंबई नाक्यावरंन म रिकक्षा केली इकडे यायला थोडस -
हो पण किती भाग्याच असत ना- भाग्यवान लोकांनाच ना कुंभ मेळ्यामध्ये अंघोळीचा चान्स मिळतो.
मी तर भरपूर म्हणजे आ - थिंग तीन कुंभ मेळे बघितली असतील.
बाप रे! भरपूर झाले म-
हा मजा बघायला जातो आम्ही च्या तिथे-
हो ह्या वेळेस पण आता- छान म्हणजे व्यवस्थित पार पडला पाहिजे नियोजन वगैरे छानच आहे या वेळेस- सगळंच तिकडच आणि सगळं सोयी पण करतात त्यांना चांगलं चांगलं -
हो हे करताताव पण खूप खोद खात-
हो मग रस्त्याचे सगळे काम चालले हे लवकर होता नाही काय माहिती. काल तर ध्वजारोहण झालं ना अकरा तारखेला-
हो हो ते ध्वजारोन धवजा शिलाण्यास म्हणजे ते ध्वजारो- ध्वजा उभारणार आहे ते तर त्याच्यासाठी जो खांब उभरलाय ना तर त्याचा शिलान्यास केला त्यानी म्हणजे- त्याची विट हे केली- मग आता तो खांब उभरिईल आणि नंतर ध्वजारोण नंतर होईल ते-
हो पण परवणी दोन हजार सत्तावीस मध्येच असलं -
हो पर्वणी ते काहीतरी ऑक्टोबर पाासन सुरु होती पहिले ऑक्टोबर पाासन-
हा-
मजा येते पण आता ह्या वळेस बघायला जायचे साधू लोक- मी एवढे खूप वेळा बघितले पण तपोवनामध्ये गेलेलेत का कधी ते-
नाही गेले-
नाही नाही तपोवनात बघितलेलेच नाही मी- पण ह्या वेळेस जाऊ म्हटलं बघायला.
असताव प्रत- प्रत्येक महाराज लोकांचे पॅनडल लाॅगलेले असतात ते त्याच्यामध्ये मेडिटेशन असतं परत- प्रसाद असतो जेवण वगैरे असत हो- भरपूर जणांचे असतात ना ओ मागच्या वे व म्हणजे मागच्या वेळेस जो झालेला होता ना त्यावेळेस आम्ही असंच- फिरायला जायचो संध्याकाळी सहा वाजले- आम्ही लगेच ना निघायचो की प्रत्येकची ते नायका जाऊन काय- काय- काही काही आणि मस्त - मस्त मोठे - मोठे पॅनडल लागलेले असतात नाही का- काय काय ठिकाणी नायका छान - छान माहिती सांगितलेली असतात.
ते कसं असं वाटत खूप गर्दी असेल गर्दी असेल त्याच्यामुळे गर्दी म- पुढे तिकडे जायचं जी इच्छा नाही होत असं पण-
गर्दी जरी असली ना पण ते कसं होतं पॅन्डल वेगवेगळे असतात ना- त्यामुळे प्रत्येक जण म्हणजे इकडं तिकडं विखरलेले असतात त्यामुळे काय वाटत नाही नाही का? आपल्याला जिथं जायचं म्हणा शांती जिथं ला तिथे जाऊन बसलं तरी खूप छान वाटत, दहा मिनटं जरी त्याचं विडीत श केल्यावरती तरी भारी वाटत म्हणाला पण.
हो ना जावं लागेल या वर्ष यावर्षी बघू जाऊ.
हो आला म्हणजे न चान्स आहे आपल्याला चांगला म्हटल्यावरती.
हो तेच ना आमच्या तर ओळखीचे येत मला म्हणतात आम्ही तुमच्याकडे येऊ बर का कुंभमेळ्या मध्ये म्हटलं या. काय
असंच होतं ना म्हणजे जवळपास जे राहणारे असतात ना त्यांना बाहेरचे लोक येतातच नाव घरी! मोठ त्यांना असं वाटतं खूप काहीतरी हा.
ते म्हणजे ओळखीचे माझ्या मुलीसाठी आलेलं होत स्त्र च ते कस त्यांच त्यांना म्हणजे त्यां सव चांगलं होत. पण ते म्हणे ग तुमची मुलगी कस थोड जरा स्टँडर्ड ये म आमच्या इकडे राहिल का ती ते कपड्याचे थोडे पडले ना मग त्याच्यामुळे त्यांनी अ नाही सा म्हणजे ते काही बोलले नाही, मी तर म्हटलं तिलाच विचारावं म्हटलं ते. तर मग ते नाही झालं पण मग ते बोलतात असं मग ते मला आम्ही हे होतात तर त्यांचं लग्न वगैरे झालंय मुलगी झालेय दुसरी. तर मग ते बोलले मला क आम्ही येऊ. कुंभमेळ्यामध्ये तुमच्याकडे म्हटलं हो या म्हटलं असा काही हो नाही तर
दाखवून आणतो आम्ही सगळं तुम्हाला.
हा या म्हटलं काही प्रॉब्लेम नाही म्हटल त्यांना असं कसं बाहेरच्या लोकांना कोणी नाही आपलं नासिक मध्ये मग कुठे राह णार कुठे असं असं वाटतं ना थोडं.
हो हो बरोबर हाय. आणि तेवढंच आपल्याला पण कस माहिती का आपण जवळ म्हणून दाखवू शकतो. हा हा आपणच लांब अस तो तर आपणच दुसऱ्यांवर अवलंबून असतो आम्ही येतो तुमच्याकडे,
हा त्यांना म्हटलं या म्हटलं काही प्रॉब्लेम नाही म्हटलं या केव्हा पण काही तरी चालल म्हटलं म्हणे तेव्हा येऊ म्हणे कुंभमेळाला म्हटलं ठीक आहे.
हा!
अ आपल्या इकडे पण जास्त हे असतं ना गर्दी कुंभमेळ्याला नाशिकला. क महाराष्ट्रात असत वाटतं.
हो, ना महाराष्ट्रामध्ये नाशिकमध्ये‌. पर ते अलाहाबादला पण असतो आणि तिच्या इकडे पण तिथे पण असता ना परवणी आंघोळ असतं, तिथे पण, तिथे पण आज हा ला तीन ठिकाणी असतात ना त्र्यंबकेश्वरला,
त्र्यंबकेश्वर कावनई आणि येथे कावनई ला पण असते ते, पहिले तर खरं. हा खरं तर म्हणजे कावनाईलाच झालेलं पहिले. पण मग तिथे जागे अभावी आणि ते थोडस आऊट याला पडतं, तर ना मग त्याच्या मग इकडे त्र्यंबकेश्वर अन् नाशिकला ठेवायला लागले ते. म्हणजे मेन कुंभमेळ्याच स्थान जे आहे ना ते नेलंच आहे कारण कावनाई ला हा कावनाई गेलो ना आपण तिथे लावलेले आहेेत भिंतीवर सर्व माहिती वगैरे लिले ना. ते जुना कुंभमेळा म्हण जे जुन्या पूर्वीच्या काळी तिथेच व्हायचं कुंभमेळा सर्व साधू लोक तिथे कस सगळं जंगल आणि डोंगर वगैरे ना. मग ते लोक तिथेच यायचे ते असे बाहेर याच्यात नाही यायचे. आता कस आता साधू लोकांना बी असं झालंय की आम्हाला बी सगळ्यांनी बघायला पाहिजे. प्र प्रदर्शन प्रदर्शन झालंय एक प्रकारे.
सोशल मीडिया सारखं नाही का आता अधिकमास कसं रीलस लोक काढतात. म्हणून ते उत्सुकता सगळ्यांना की आपण पण असंच केलं पाहिजेल तसं झालं ते पण खूप.
अ तेच तेच आता पहिले कुठे होत काय धोंडा आण बिंडा. काय कायचं काय कुठलं मग आधिक मातयच कुठ कुठे जायचं आता हा निघाल जाद धोंड्याला जात्या बिचाऱ्या सासऱ्याला लुबाडा
ह आणि किती खर्चिक करायला लागतं ते आणि फोटो साठी बर का हो सगळ हे. हे फक्त फोटोसाठी.
जे आता ठीक आहे ज्यांच्याकडे आहे जे करतात त्यांची आहे परिस्थिती ते ठीक आहे पण लोकांनी काय करायचं ज्याची नाही परिस्थिती नाही करू शकत एवढं तर काय करणार त्याला
बरोबर आहे आणि हे कसं सोशल मीडिया मुळ होतं खर.
हा तेच.
लोकांचं बघितलं एक आणि बघितलं तर याचं केलेलं आहे मग आपण पण केलं पाहिजेल परिस्थिती नसताना लोकांना खर्च करावा लागतो.
हो तेच ना तेच ना आणि दाखवतात दुसऱ्यांना दाखवतात की आम्ही हे केलं ते केलं. ह बघा आम्ही का स डेकोरेशन केलं आम्ही काय दिलं सर्व ते वस्तू काय काय दिले ते सगळ दाखवतात ते फोटो मध्ये तुम्ही देताच कशाला ना जिथे दाखवण करतस.
हा म्हणजे तेच ना आता हे साधूंचं पण असंच झालेलं आहे नाही का.
हा मग त्यांचं तेच ना आता यायला लागले ना आता त्यांचा हा आखाडा तो आखाडा त्यांचे त्यांचेत भांडण होतात त्यांच्या मध्ये सुद्धा. साधू लोकांमध्ये. ते काही कार्यक्रम असला ना काही हे त्याच्यावरन त्यांची भांडणं होतात.
हो भाडणं चालूच अस
अ किती ते एक
छान वाटलं तुमच्याशी बोलून.
हो. चालेल चालेल चला हो हो हो हो. ठीक आहे चालेल हो हो ओके ओके बाय बाय.